हा नमस्कार.
नमस्कार, बोला.
अ ओ, सर आता टॉपिक काय घ्यायचा.
कोणता पण, मला काय नई, मी कशा वरह बोलू शकतो.
अ कुटुंबावर घेऊ.
चालेल बोला.
आता सध्या, सध्याची आता अशी परिस्थिती एय. ते आता, अस-अस जे आता ज-ये यंग जनरेशन हाय, युवा पिढी ह्य.
हम्.
की त्यांना ते लग्नानंतर कुटुंब नकोस असतं.
कुटुंब नको म्हणजे नेमकं कुटुंबामध्ये कोण नको किंवा कुटुंब नको म्हणजे काय?
हा नेमका आता असं झालेला आहे की आता ज्या मुली म्हणा नवीन नवीन लग्न करून येतात.
हो.
त्यांना आता म्हणजे थोड्या वेडापुरती किंवा थोड्या वेड्यानंतर त्यांना घरात एक नवऱ्या शिवाय बाकी दुसऱ्या व्यक्ती कोणी नकोसं असतं पन्नास टक्के मुलींना.
नाही याचा मागचं कारण असं आहे का पन्नास टक्के मुलींना वाट त, याच्यामागचं कारण त्यांची आई-वडील बघा तुम्हाला जर बहीण असंल म्हणजे तुम्हीकड तुम्ही जर मुलीकडचे असणार तुम्ही मुलगा शोधताना काय बघता की मुलगा एकुलता एक पाहिजे नोकरीवाला पाहिजे शे ती पाहिजे भले तुम्ही म्हणजे एक बाप मी बापाच्या नजरेतून सांगतो मी जर मुलीचा बाप असेल तर मला असं वाटतं की बा मला जावई हा नोकरीवाला असावा, पुण्यात मुंबईत राहणारा असावा, त्याच्याकडे शेती असावी आणि तो एकटाच असावा. पण त्याच वेळेस त्याचा मुलगा हा बेरोज गार असतो तो काही रोजगार करत नाही बरोबर. मग त्यांनी त्याच्या समोर त्याच्या मुलाचा विचार केला का की समोरचा मुलगीवाला काय बघलं. याचा तर मुलगा बेरोजगार आहे, मग याला कारण कोण आहे?
आईवडील.
जर तुमची बहीण आहे मला एक म्हणायचं आहे तुम्ही तुमच्या बहिणीसाठी जर मुलगा बघणार
हा तो एक निर्व्यसनी असावा वेल सेटल असावा, एज्युकेटेड असावा एवढ्या गोष्टी बघतो आपण.
बरोबर आहे, पण मला सांगा की तुम्ही जेव्हा तुमच्या बहिणीसाठी हे सगळे नॉर्म्स बघता मग तुम्ही स्वतःला बघा की तुम्ही तुमचं लग्न झालं का नाही झालं जर झालं नसेल तर मी काय करतो. मी निर्व्यसनी आहे का?
बरोबर.
जर तुम्ही जर दारू पित असाल म्हणजे एन्जॉय करण्यासाठी पित असाल व्यसन म्हणून पित असाल तर तुमचा भाग आहे पण मग तुम्ही व्यसनी किंवा तुम्ही दारू पिता, हप्त्यातून एखाद्या वळेस एन्जॉय करता ठीक आहे निर्व्यसनी जगात कोणीच नाही आहे तर तुम्ही स्वतःला का नाही लागू पाडत म.
बरोबर आहे.
जर प्रत्येकानं हा विचार केला
मला एक म्हणायचं आहे की तुम्ही बोलता की पन्नास टक्के मुलींना राहायसाठी येत नाही पण त्यावेेळेस ती मुलगी विसरून जाते की तिचीही आई आहे तिलाही भाऊ आहे आणि जेव्हा तिचं लग्न होईल तिची जी भाऊजं आहे ती तिच्या आई वडिलांसोबत कसं वागेल?
आणि आता सध्याची परिस्थिती अशी आहे की डिवोस होण्याचे खूप. ह असे मॅटर हा मॅटर वाढलेले आहेत.
ते तर आहेच का माहिते आहे का याला कारण आई वडील त्या आणि हा मोबाईल मोबाईल तुम्ही सतत तुमच्या मुलीला सकाळी फोन लावता उठली का बेटा हो आता काय करते चहा करते आता काय करते नाश्ता करते किती लोकांचा करणार पोहे करणार मग पोहे नको करू उपमा कर मग दुपारी जेवणात त्या भाजी करणार तुझी सासू काय करते तुझा सासरा काय करते? मग भाजीत तेल किती टाकल भाजीत मीठ किती टाकलं आता हे नको म काय म्हणणार याला तुम्ही
बरोबर याचा याला जबाबदार तसं म्हटलं तर आई पण आहे कि त्यांनी समजायला हवं
हां.
की असं नाही असं कर बाकी आता आताचा काळ असा आहे की समजावणे आहे ते उलटा अजून थोडंसं बिघडवण्याचं काम करा. बाकी जर याच्या अगोदरची जी पिढी बघितली असेल
हा.
कि आता ते समजा काही मुलीच्या घरी भांडण वगैरे झालं तर ते आईवडील सांगता काही नाही समजून घे सभाळून घे झाले असेल चूक याच्या पुढे काय मॅ टर वाढवू नको म्हणजे ते तिथेच संपवण्याचा प्रयत्न करतात याच्या आधीची जी पिढी गेलेली बाकी आता तसं नाही आता भांडण झालं म्हणजे डायरेक्ट मुलीकडून तिचे आई व वडील येतील भाऊ येतील
जर भांडण झालं ना तर लाईव्ह भांडण ऐकतात मोबाईल खाली ठेवतात मोबाईल कॉल चालू असतो. आणि मुलगी बोलत असते आणि मग ति आई वडील घरच्या ऐकत असते
बरोबर बरोबर हे मोठ हा एक मुद्द्याचा विषय हा हे स अस सत्तर टक्के ते ऐंशी टक्के भांडणात असंच असतं क समोर फोन लावून मुलगी आहे भांडण चालू असतं म्हणजे तिलाही वाटत कीय समोरचे काय काय बोलताय काय नाही बोलताय. म्हणजे आईवडिलांच्या नजरेमध्ये समोरची पार्टी पूर्णपणे रॉग होऊन जाते
हां.
तर आपला तरी असा विचार आहे की असं न व्हायला
जेव्हा मला एक म्हणायचं आहे का ही आजकाल जे आहे ना आपलं वागणं खरोखर चांगला आहे वाईट आहे थोडं आत्मपरीक्षण केलं ना ते मुलगी असो की मुलगा असो मुलीवाले असो की मुलावाले असो
तुम्ही जेव्हा मुलगी बघायला जाता सुंदर पाहिजे हुंडा पाहिजे त्यांनी आम्हाला लग्नामध्ये असा खर्च करायला पाहिजे. त्यांनी आम्हाला जेवण असं ठेवायला पाहिजे. तुमच्या अटी असतात ना?
बरोबर.
मग साहजिकच ती मुलगी जर तुमच्या मुलीकडच्या तुमच्या अटी पूर्ण करत आहेत. तर मग मुलीकडच्या ज्या अटी आहेत.
मग ते पूर्ण व्हायला हवेत.
लग्न
आणि जे सांगितलेलं आहे. हा जे सांगितलेलं आहे तसं तरी नक्की हव तो मुलगा निर्वसनी आहे. वे काम वगैरे करतो चांगला शिकलेला आहे. काही काही ठिकाणी असं उलट होऊन दादा लग्न झाल्यानंतर माहिती पडतं की, हा काही काम धंदे करत नाही. त्याचं शिक्षण एवढं एवढं झालेलं आहे.
चौकशी करणं बघा तेच आहे. आजकाल हल्ली जे तुम्हाला सांगतो ना जग हे असं म्हणतात की, ग्लोबल व्हिलेज झालं, खेळ झालं.
हा फक्त एक दाखवण्या पुुरता, म्हणजे दिसत म्हणून फसत असा विषय झालेला आहे.
तुमच्या आता मला एक समजतं, तुम्ही सांगतो माझ्याकडे पाच एकर शेती आहे. मग, मी जर मुलीवाला आहे ना मुलाला मी माझा सातबारा ऑनलाइन दिसतो. मी बघतो तुम्ही सांगा गट नंबर मी चेक करतो. तुम्ही सांगता माझ्याकडे हे वाहन हाय. नाही ही, माझी माझीच गाडी आहे मी आणली ही. तुम्ही नंबर सांगा. मी ऑनलाईन चेक करतो, दिसत ना सगळं. ही चौकस, ही चौकशी करणं ही चौकशी करणं काय वाईट आहे काय?
बिल्कुल पण नाही.
मग, मला एक सांगा तुम्ही? की जेव्हा दोन्ही भूमिका मुला ची म्हणजे मुलीकडून असो, की मुलाकडून असो?
तुम्हाला कुठं तरी स्वतःच आत्मपरीक्षण करावं लागेल? तेव्हा ह्या गोष्टी थांबतील. कारण की, एकत्र कुटुंब पद्धती आता कधीचीच संपली भाऊ. पण, परत जर तुम्हाला हे करायचं असेल ना? तर मग तुम्ही जर मुलीचे भाऊ असाल, तुम्ही जर मुलीचे बाप असाल तुम्ही जर मुलगा असाल तर तुमच्या अपे क्षा प्रमाणे समोरची जर व्यक्ती वागावी. तुम्हाला असं वाटत असल, पण तुम्ही तसं वागलं पाहिजे.
बरोबर. म्हणजे, तसं दोघेही परिपूर्ण हवे.
हो.
आणि आपल्या आपल्या मध्ये तरी परिपूर्ण होऊन बाकीच, त्यानंतरच पुढच्या गोष्टी करायला हव्यात.
हो.
म्हणजे नंतरच वादी वाद होण्याचे कारण समोर यायला नको. मग नंतर असं होतं की, तुम्ही पुढे अगोदर काय सांगितलं. नंतर काय बघायला मिळतंय? त्यामुळे भरपूर ठिकाणी वाद होतात. आणि वादाच कारण, मग त्यानंतर हे वाद होतात नवरा बायकोमध्ये. मग ते जाता आई वडीलांपर्यंत
मला तर असं वाटतंय ना बा, की लग्न झाल्याच्या नंतर किमान एक महिना तरी मुली च्या घरच्यांनी मुलीला फोन करू नये. मी मुलीच्या बद्दल बोलत आहे स्पेशली का
बरोबर बरोबर
मुलीच्या आई-वडिलांनी, भावांनी ना नातेवाईकांनी मुलीला एक महिना किमान फोन करू नये आणि मी ज्या
हे हा.
मी ज्या सोयरिकेमध्ये पडतो ना समजा तर मी एक दोन याच्यामध्ये क्लिअर केलं होत. तर त्यांनी मला परत बोलावलं नाही आणि म्हटलं मी येणार पण नाही. म्हटलं बघा आज रोजी तुमचं साख रपुडा होईल, लग्न होईल पण मला एक मध्यस्थी म्हणून मी एक सांगतो म्हंटलं. माझी एक अट आहे मुला च्या कडच्यांची असो की नसो तुमच्या मुलीला तुम्ही एक महिना
फोन करायचा नाही बरोबर
समोरचा ऐकला आणि शांत बसला मग नंतर त्याचा काय डोक्यात आलं तर म्हणे ते आपल्याला संबंध करायचा नाही आणि सर ते मध्यस्थी पाहिजे नाही. दुसऱ्याकडचा मला फोन आला म्हणे ते नाही म्हणतात म्हटलं फार चांगली गोष्ट ट मला जे आता चौकशी करायची आहे ना आताच करा.
आणि अस अस होवून जात सर की मुलीचा संसारा हा स्टार्टिंगला तरी तिला स्वतःच्या हिमतीवर उभा करू यायला हवा.
बरोबर
त्यांचे सल्ले त्यांनी देऊ नये.
आणि काही मुली जा
तुम्ही जो कार्ड बघितला म्हणजे तुमच्या वेळेस वागणूक कशी होती
माझ कस नाही माझं वय चौवेचाळीस आहे म्हणजे मी कसं मोठा वयस्कर नाहीये.
नाही नाही असं त्यांच्या बो
हा.
त्या अगोदर झाला की तुमच्या वेळेस तुम्ही काय करत होते. आता ते आता आताच्या काळात हल्ली तसं होईल असं गरजेचं नाहीये.
हा.
त्या हिशोबाने स्टार्टिंगला तरी दोन चार तुम्ही तरी म्हटले एक महिना माझ्या हिशोबाने तरी दोन तीन महिने आठवड्यात
बोल ना मी जेव्हा सोरीकी जोडतो ना माझ्या सोयिकेमध्ये जर मला कोणी मध्यस्थी आला ना तर माझ्या टर्म्स आणि कंडिशन मी तुमच्या मध्यस्थी. तेव्हा होईल जेव्हा तुम्ही माझ एकसाल तुम्ही माझ एकसाल.
बरोबर
बाकीच मी कुणाच ऐकत नाही बघा तुम्हाला माझ माझ स्वाभाव एवढा निर निर्भीड आहे ना त्याच्यामुळे बरेचसे लोक म्हणजे माझ्या जवळचे नातेवाईक आहेत ते म्हणतात नाही बा याला बोलवायच हाय
बर बर बर
सरळ सरळ आहे मला तर तुम्ही मध्यस्थी बोललाणार मी जर बोलणार तर मग तुम्हाला मी सांगणार मला हे सांगणार जर पटत असल तर बघा बाबू नाही तर तुम्ही तुमच्या जोडून मोकळे व्हा नंतर मगं मध्यस्थ्याला फोन नाय लावायचा. ह ना म्हणजे जेणेकरून अ आपले दहा दहा वीस झाले तेव्हा
अ कट करून वापस करतो, सर ह